हॅलो
हा काग ला र रिका मेस काय
हो आहे बघ तू
अरे मी पण आहे रिकमी आहे बघतेच तुला शिवणकाम काय करायला येते काय असं विचारायचं होतं ग
होया येते की का
काय काय शिवतीस मग तू
मी सध्या तर आता ब्लाऊज परत ड्रेस
शिवाय लागले
हा हा मी पण ब्लाऊज आत्ता शिकायला सुरुवात केलय मग तेच येत असलं तर विचारायचं म्हटल म्हणजे आणि जर माहिती मिळाल तर मला सोपं जाईल ना ते शिकण्यासाठी
होय होय विचार क तुला काय पाहिजे
हा मग तेच तुम्ही कसं मापं टाकता म्हणजे असं तुमची पद्धत कस आहेय पहिल्यापासून म्हणजे कसं काय काय करता ब्लाऊजच हा मी पण ब्लाऊज शिकाले ना म्हणताना म्हंटलं
होय पहिला मी या पूर्ण आपलं तयार एक मापाचा ब्लाऊज असते की नाही जे देतात त्याच व्यवस्थित माप घेऊन नोट करून घेत
हा
त्याच्यानंतर मग प एक म्हणजे डायट पिसावर आम्ही कधी म्हणजे. कापडावर कधी.
कटिंग करत नाही होय होय आम पण नाही आम्हाला पण क पेपर कटिंगच शिकवलात पहिला.
हा म्हणून पे परवर सगळं माप म्हणजे काढून घ्यायची म्हणजे शोल्डर गळा मागील गळा पुढील गळा
हा कंबर छाती
हा छाती बाही उंची बाही लांबी हे सगळं
ते हा
हा पर्णु उंची हे सगळं कनी आम्ही पेपरवर पहिला माप टाकून घेतो. त्यामुळे त्यानंतर मार्जिनसाठी आम्ही दीड इंच, किंवा दोन्ंच ठेवतो एक्स्ट्रा-
पूर्ण उंचीमध्ये किती इंच वाढवत अस ते मार्जिन किती ठेवतसा?
पूर्ण उंचीमध्येध्ये एक किंवा अर्धा इंच आम मही वाढवतो.
हा आम्ही पूर्ण उंचीमध्येध्ये एक इंच वाढवतो आणि मार्जिन का तुमच्यासारखं, दीड नाही तर दोन इंच ठेवतो म्हणजे जर जाड व्यक्ती असली तर जरा दोन ठेवतो. म्हणजे कसं इकडे तिकडे झाल तरी म्हणजे बस-
हा बसत कस माप- पहिला सगळ आचूक घ्यायला पाहिजेत नाही नंतर मापा- तर जरा काही तर मिस्टेक झाली ना ब्लाोज- पूर्ण बिघडते हम्म त्यामुळे माप घेताना, पहिला व्यवस्थितच घ्यायची.
आणि मेन म्हणजे आर्महलच व्यवस्थित घायला पाहिजे नाही म आम्ही असं कसं. एक इंचावरन असं दीड असं कोपऱ्यात म्हणजे असं घेतो आर्महॉलमध्ये. तुम्ही किती इंच घेतता इथं?
पहिला मी दिडं इच घेते त्याच्यानंतर- त्यातला आत ना आपण एक कट मारतो माहते का तो- का अर्धा इंचाचा किंवा पावन इंचाचा असं काही तर ठेवायचं. म्हणजे त्यापेक्षा जरा असं कमी.
हा हा
मग त म्हणजे ते कुठलं बॅक साईड ला येते.
हा हा म्हणजे हे सगळं कणी. तुम्ही पहिला नोट करून घेऊन पेपर कटिंग करून मगं- अस्तर कटिंग आणि मग ब्लाऊजच पीस कटिंग करताना नव?
होय होय आता पहिले पेपर कट- करुन घेतल ना नंतर मग आम्ही अस्तर करतो म्हणजे, तर पूर्ण पेपर कटिंग सारख सेम टू सेम त्याच म्हणजे. हा म्हणजे त्यामध्ये काय मी वाढवत नाही एक्स्ट्रा काय ठेवत नाही.
हा आम्ही पण तसच करतो गे हम्म,
मग ते असत कनी आपलं ब्लाौज पीस असत कनी त्याच्यावर ठेऊून- जरा असं म्हणजे एक अर्धा इंच एक्स्ट्रा ब्लाज-
कटिंग करता हा आमपण तसच करत गे हम्म.
आणि शिलाई मात्र अस्तरच्या बरोबर आहे ना ज्या वेळे आपण टीप मारू ना. तर आणि पीस ज्याला जॉईट करून घेतो पण हा त्यावेेळेला. ते एक्स्ट्राचं पण ठेवलेलं असते की नाही ते कट करून घेत.
हा हा हा हा
मग आता कुठलं कुठलं शिकणार आहेस तू ब्लाऊज मध्ये.
आता सगळ्यात जास्त लोकप्रिय प्रिन्सेस कट आहे त्याच्यामुळे प्रिन्सेस कट आता सध्या तर पहिला सादा ब्लाउस शिकवा लागलेत फोर्टक्सचा अन आणि तो झालाय आता शिकून तो झालाय जरा परफेक्ट मग त्यानं तर कटोरी शिकायला लागलोयात त्या आणि प्रिन्सेस आता शिकणार मग प्रिन्सेस मग वन टक्स च शिकणार हा प्रिन्सेस आता जास्त होय होय. त्या मॅडम सांगाल क प्रिनसेस कट एकदम लोकप्रिय कारण ते व्यवस्थित बसते ना दिसायला सुद्धा. आकर्षक सुंदर दिसते.
होय दिसतय छान दिसतय ते.
तुला प्रिनसिस पण शिकलास का मग तू?
होय प्रिन्सेस झाले बोटनिकच झाले.
हा बोटनिक ते पण शिकायला पाहिजे ते पण छान आहे बोटनिक परत कॉलर नेकचं
होय होय
हम्म
आता खूप प्रकार आहेत त्यामध्ये ब्लाउज
हो व्हय हे पण ब्लाऊजचा पण एक व्यवसाय करतायेते तनही घर बसून घरातल्या बरात बसून आपले शिवणकाम केलं तरी चालते
होय होय मग आणि का पुढं शिकणार आहेस का म्हणजे ड्रेस शिकणार आहेस ते काय काय का नुसंत ब्लाउज
हा आता तरी शिकायला लागलोय हे ब्लाऊज ते मग ब्लाऊज झाल्यानंतर बघायचं काय होतंय कसं वेळ असेल तसं हे करायचं नाही न सगळं घरातल आवरून ते व्हायला पाहिजे कि ते
हम्म खर ड्रेस पण शिक कारण सोपां हाय आणि आप पली तर व्य म्हणजे आपली तर शिवायला येतात नाही म्हणताना व
त्याच शिकताये त्यात
हा हा शिव ड्रेस पण सोप आहे ब्लाजपेक्षा ड्रेससही सोपा आहे ब्लाउज जरा म्हणजे कसं माप
किचकट आहे किचकट आहे होय होय मग आता तुम्ही जोड त्या पहिला शोल्डर जोडूनच हे करताना वा
होय होय पहिला शोल्डर शोल्डर जोडून घ्यायचं मग बाहेर जोडून घ्यायच अटॅच करायची त्याला आणि मग बा किच साईडचा फिनिशिंगस
हो होय आम्हाला पण ते बाहीत ते आपलं का रेग्युलरच सिम्पल हाय ते शिकवल्या परत पप स्लिउज ते मी पण सगळं ट्राय केलोय आता ते जमतेय सगळं मला पण कटोरीच्या ब्लूज ला हम
हो एक एक एक एक बाही तू जर ट्राय केलीस किंवा त प्रॅक्टिस केलीस का नाही ती पूर्ण हातात बसते
होय होय येते ते काय जमते सोड तुला येते काय मग ते पप्स स्लिउज परत फुग्याचे ब्ल अ हे
होय होय ते हा ते सगळं स्लिउज मी ट्राय केले सगळं घेत
केल्यास का हा हा मी पण हळूहळू सगळं एक एक ट्राय करायले आता जसं शिकवतील तस शिकत चलोय बघ
होय चांगलं शिकवतात का
होय होय छान शिकवतात मग त्याच आता तुझ झालंय पण त्यांना आणि जरा इन्फॉर्मेशन घ्यायचं ग म्हणजे आणि जरा सोपा आणि करेक्ट येईल ना शिवता नंत त्यांना विचाराला
हम्म छान आहे ते शिवायला शेवा आणि आता कस गळातण डिझाईन डिझाईन ते भरपूर आलात नाही ब्लाऊज मध्ये पण बाही डिझाईन वेगवेगळे हाय परत बॅगचा गळ्याच डिझाईन वेगळे हाय
ते बोटनेक मध्ये पण छान छान येतात कॉलरनेक मध्ये
हो कॉलर नट म प हम्म. छान होतात आणि कसं आता डिझाईन ला रेट जास्त. नाही आणि आता सगळे जण डिझाईनचे शिवून घेतात.
हो. तिथ आरी वर्ग पण शिकवतो म्हटलात. मग त्यानंतर शिकायचं हळूहळू त्याला पण लय रेट आहेत सांगालतीतं. आणि करताना छान वाटतय परत आता ते तर करून दिल्यानंतरचा आनंद एक वेगळाच.
होय.. होय.. तुझा ब्लाऊज शिवून झाल्यावर ज्यावेळा आरीवर्क चालू करतात ना त्यामुळे त्यावेळे मला सांग. मग मी पण जॉईन होते तिथं.
ओके.. ओके.. चालेल की. परत मग तू आता मशीन कसलं वापरतीस म्हणजे ते आता नवीन आलेले कॉम्प्युटर मशीन वापरतीस. का साधं मशीनला ते आपलं काय मोटर लावून लाईटिंग वर वापरतीसं.
नाही नाही कम्प्युटर मशीनच आहे आमच्यातं. कम्प्युटर मशीनचा वापरते. त्यामुळे आपल्याला कस स्पीड ति ना म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी ठेवायला येतयं. हा वेळ वाचतोय आणि कात्रीन सारखं दोरा कट करायला लागत नाही. म्हणजे टीप मारून झाली नाम म्हणजे जरासं ते. हा... प कट होत येते आणि त्याच्यात स्पीड लेवल पण आपल्याला ठेवता येते म्हणजे. चाळीस पंचेचाळीस.
हो होय.. होय.. आम पण तेच वापरतो असून आम्हाला पण डायरेक्ट. त्याच मशीनवर शिकवाला लागलेत.
होय आणि आता कसं तू शिकायला गेलस म्हटल्यावर तुला स्पीड जर अस कमी करून जर तू शिवाय लागलीस तरी पण तुला स्टिचिंग पण व्यवस्थित करता येतयं.
बोलचंद. सगळं सोय अंधार वगैरे काही सुद्धा पडत नाही त्या
होय.. होय... आणि टिपा तेन सगळं व्यवस्थित
व्यवस्थित येतयं होयं आता शिक शिकलोय म्हणजे पण आता होत आलयं म्हणताच म्हंटलं तुला विचारूया. नवीन असले तर ते त्यातले काय एवढी माहिती नसते आता कसं तर त्याच्यात आता मुरल्यासारखं झाले नाही म्हणत. तर म्हंटलं द कसं एक माहिती असलेली बरी म्हणता म्हटलं.
होय.. होय.
आणि काय मगं.
काय नाही बघं.
ह ड्रेस पण चालतयं. ड्रेस शिकायल्या- णी कॉल करते की तुला ड्रेस कसं तुमच्याकडे कसं पद्धत आहे आमच्याकडे कसं. पद्धत आहे. म्हणजे तू कसं माप टाकतेस. मी कसं माप टाकतो. म्हणजे कुठं फरक पडतयं ते कळते नाही. मग तुझ्या पद्धतीने पण करून बघता येतयं.
होयं चालतेय की. आणि ड्रेस मध्ये पण कसं भरपूर म्हणजे हे आहेत प्रकार आहेत ते. अ म्हणजे कस आंब्रेला कुर्ता.
हा.
वन पीस मध्ये ते आता जॉकेट जे शिवायला लागलेतं ट्रेंडच चालू आहे ते.
होय.. होय.. वरच साडीचं होय.. होय. त्याला पण ते असं ब्लाउजला वरती आधी जे.. अं आधीच्या बायका घालत होत्या कि त्या थोडस फक्त खांद्यावरती फुगा आणि बाकीच आणि हाय तस लांब
हा लांब स्लीवज ना ते पण आता ट्रेंड चालूय तेज
लू आहे ते पण शिकवाय लागलंत आम्हाला. जे नवीन ट्रेंडिंग आलयं ते सगळं शिकवायला लागलेतं.
होय.. मानी कुठलं तुला कुठलं नवीन काय शिकवलत का आता सध्या.
आता सध्या ते स्ल्यूज मध्येच बघ प्रकार शिकवाला लागलेत बघ ते. ते फ्रिल भाई ते तसं सगळं शिकवायला लागलेत बघं.
हा हा
हम्म पर ते अनेक कोणता हाय बाई अम् ते पण छान आहेत बघ ब्लऊज असे एकदम सिम्पलच वाटतय. असं ते मध्ये असं त्रिकोण त्रिकोण किंवा चौक चौकोन चौकोन असं गोल परत त्याला स्टोन लावायचं. हा त्याला स्टोन लावायचं असं शिकवा लागल्यात आणि परत ते अस अ हेच म्हणजे अजून श हेज शिकवणार आहे ते आता पण सांगितलं तसं ते पाठीमाग ब्रायडलच वगैरे असं ते नेटच अस कापड लावून ते त्याच्यावर ह्याची बायक को किंवा डोहाळ जेवणाच असलं तर आई असं तेन सगळ तसल शिकवणार आहेत ते कसं करायचं ते हा ते तस हम्म तस सगळं शिकवणार आहेत ते
हा हा बघ शिकून घे आणि तू शिकल्यावर मला पण सांग ते.
होय होय चालते नक्की सांगणार माझं पण सराव होईल की तुला सांगताना.
होय होय चालते की बघ शिकल्यावर आणि ते झाल्यावर मला फोन कर आणि सांग मला काय ते
हा चालतय सांगतो की ठेऊ काय हा हां